हॅलो, काय ग काय करतेय? हा येत आहे.
सुनीता सोबत बोलत होते. हा याच्यावरच बोलले ना, आपल्या कोणी कोणी झालेलं नाही म्हटलं
हम्म बरोबर आहे. नाही गं रागवते ना ती मॅडम, चांगली बोलते नंतर खोटच काढून घेते सगळं
पण माझं तर कुठं, कुठं जात होतं बाई आ बोलता, बोलता त्याचे त्याचेच कट होऊन गेले नाही सेम हे पण नाही केलेलं आहे. आता मग होणार का नाही काय माहित.
हा ते उद्या होईल, पण आता बघ आता मी माझ्यासोबत बात करणार ना, नंतर मग आणखी आपले पूर्ण सेकंड झाले ना तर लाव लावणार ना मी लागून जाणार फोन नाय लावला ना काही नाही पण कट व्हायला नकोय आवाज क्लिअर पाहिजे रेंज मध्ये पाहिजे हा मग ते होता ना अकरा मिनिट झाले ना तर ते कट होऊन जातं हा
हम्
काय आणखी
हम्म त्यांचं तर पूर्ण गेलेले आहेत हम्
होय म्हणजे किती करायचे आणखी
तीस कॉल पूर्ण झाल्यास सांगत होती तिथं
हा आपण करून ठेऊ ना मग आज उद्या आता बघ आता मी न म्हणजे चार कॉल करे मग तू चार म्हणजे चार परमध्ये चाळीस चाळीस चोरे चाळीस किंवा आपण चाळीस तस मिनट आपल्याला बोलाव लागेल मग काय पण बोलतो त मायले
कादून
भरत होती पण पाणी नळायला आलं पाणी घून नंतर काम करत शयस म्ह आणि पण
आलीन माझ्या डोळे लागत दे जोक एल नव तिन
मी झोपत नाही तुला माहिती आहे ना बसून राहते पण झोपत नाही काय भांगे होते आपण चालले ते घास नाही
हा
भांडे होते ना ते घासून ठेवले आणि शु आता काय नाही घरदार झाड ते
पुडते काय स्यंपाकार आहे हा.
काय बनवणार म्हटलं. काय स्वयंपाक करणारस हा.
टाकावे लागतात.
हो का? तर काय झालं ती घरीच नाही म्हणे मंगली
मंगली काय चालली ना त्यािची आईच्या घरी नाही येत किती दिवस म्ह गेले.
म ना म तोलाट टेन्शन नाही फक्त स्वयंपाकाचं टेन्शन असतं ना मग ते सकाळ संध्याकाळ ते तर रोजचच आहे आपलं मग. काय करायचं.
ेत आहे.
हम्म करावं लागतं जीव दपवला तरी पण ह.
पाणी नाही सापडत कपडे भांडे ते करायला पाणी नळ नाही येताना विर्या टाऊन गेलेली.
हा आमच बा बाकीच्या गावात नाही म्हणजे तिकडे गावात येत नाही पाणी म्हणे असं आता ते पनमळंना बोोलवायला गेले होते बघ. म ते बोलत होत. म्हणे पाणी जेतणे तय म्हणे इथ आपला ते नाही का बोरिंग आहे तिथं सरपंचनी अ नळ लावून दिलेले आहे म्हणे लहान मग तिथ नळ लावून पाणी भरून घेतो म्हणे तर काय ते घरतीने नवीन बनवलं ना मोठ बनवलेलं आ ह तर करण्या मग त पाणी ला होत म्हणून काल भरले. गल्लीतले लोक सगळे तिला शिव्या ग तेच होते म्हणे. हम् पाणी पण भेटत नाही काय? हु ना.
नाही तोपर्यंत प्रॉब्लेमच
हो देत आहे
हम्म
आणि तुझी किती बाकीे आहे म्हणजे तुला किती पेज दिलेले आहेत ह
माझे काय किती पेज होते काय मोजलं ते पण आठवण पडून गेली त्या दिवशी मी एकबरला तेवढाच काल पंच दिवसभर सकाळी ते के व केवाल्याची मीटिंग केली सगळी आणि त्याच्या ेल संध्याकाळी घरी पोह करच वजन होत बारा हा सकाळी पण स्वयंपाक वाजून गेला मग मला वला दिन ून येऊन किती जीव थकून जाताना करणार नाही
पूर्ण दिवस फिरावं लागत ना त्याच्यामुळे होतात अस त् स
आणि त्या दिवशी पण आली ना मी शध्यावरणा ब वेळेवर पोचून गेली तर सगळं त्यांनी ऑडिट केलं सगळं विचारलं त्याच्यानंतर अजून घरी पोचली बांडे घासले नाही तेवढ्यात ते पाणी ऑडिशनवाल्यांची व्हिडिओ कॉल ते केले रात्री जेवण ह ब नव न गुरवार होताज रा जेवण बनवता बनवता दहा वाजून गेली
आणि ते फनी फाउंडेशन वाल्यांचं तर पुरुषांचं होतं ना
खोटं पुरुष आचा आमचा
मग ते व्हिडिओ बघ व्हिडिओ होते ना ग्रुपला पाहिलं ग्रुप कोणता ग्रुप होता काय माहिती त्याच्यात बघितलं ह पाणी फाउंडेशन वालांचाच ग्रुप आहे ना मला पण जॉईन केलेलं आहे त्याच्यात पाहिलं मी तर
हा तर तो पुरुषांचा गट आहे. तर चालतोय पण आमच्या गावामध्ये मग महिलांचे पण आहेत ना आणि त्याच्यामध्ये पण मला सहभागी यावे लागत. दुसरे कोणी बोलत नाही मध्ये खच नाकडे मला फोन कर तात मग ते पण त्याच्यामध्ये पण मग सगळीच कडे अटकते ना ग मी
हा मग इतकं काम कशाला घ्यायचं तुम्ही
पण आता एवढ दोन तीन वर्ष केलेले आहे. मगच तर तुम्ही असं का करतात. ताई तस म सगळ्यनी मी तर या वर्षी करणार नाही होती. ती शेवटी आता मीनी ते व्हिडिओ कॉल पूर्ण केले नाहीस तरी मला नक्क करायचं नव्हतं दुसऱ्यांना तरी पण मला पडावं लागतं त्याच्यामध्ये पण
कमी कमी बोलायचं ना, मंग जास्तीच काम होऊन जातात लोडेत तर दुसरं काय नाही आता आता ना ते मॅडम सांगत होते ना तस होईल ती कशी सांगत होती म्हण नई लग्न झालं की मी काम करणार नई स तस मी थकून केले माफ काय करायचं मंग
झालेलं हेन काम पण करायचंये
म आण लाईफ टाईम आहे आणखी
नाही. टाईम हे आणखी ते जे प्रोजेक्ट बंद होत होता तर ते टेन्शन होत आता ते आपलं बा च नाई पेमेंट बंद ते उमेदच तर अजून पर्यंत भेटलेलं नहीये मंग काय करायचं काम नई केल अशी करते मी करत अ काम करत नई एकच पेमेंट अ भरपूर होऊन जाईल ते पण भेटत नई त म दूसर करावच लागत आणि घरामधे पण कोन देत नाही ना ग आपल्या हात त मते राहिला
हो ते तर आहे च कराव लागत ते काय तीस त प्रॉब्लेम आहे. नहीये
आता एवढे महिन बघते
अह शिलाईन अशी तीरपी मारू का सरळ ठीक हे हम्म तेज ना आता रिन्यू तर केलेलं आहे पण काम नई सांगत आहे ना आपल्याला हे ऑनलाईन पूर्ण करणार म्हणे ना तेव्हा आपल्याला ते काम पूर्ण देतील म्हणे अस बोलवते नई
काय नाही ग बाई काय नाही हे माईनंच पण त्यांच हे नाही आपल्या म्हणून
हा बजेट ना हो अंजली रात्रीच बोलली मला म्हणे बोर्ड आपलं बजेट नाही म्हणे तर म पगारने होतय आमचं पण तेव्हाच अडकलेलं आहे म्हण पैसे म्हण ताई असं बोलत होती प म्हटलं आता काय करायचं पगर देत नाही म्हटलं काम कस
ह
हा त्याच्यामुळे मग जाऊदं म्हटलं काय आहे काय नाही असं हा हा ते पण आहे काय करायचं आता दे कागत पत्र आणखी पूर्ण मागित मला तर ते माला माले मस्या रा काय सांगितलं आणखी बारावीच द आता आई म्हण आता बारावी झाली ना तुमची म्हणे असं बोलत हो म्हटलं बरं आता बरं प्रमाणपत्र असेल ते तरी द्या म्हणे अस ब हम्म देराला काय देईल पण मी तिथं कॉलेज पर्यंत पोहोचली नाही तर मग काय करणार तिथं
हो जाऊद नाो
हा आणि डमशन पण घ्यायला लावताय बीए ला म्हणे ऍडमिशन घेऊ घ्या नाही कॉलेज ला म्हणे अस म्हणत होत आप बरोबर तुमचं पण पैट केला त्या ना ग आता बारावीला ऍडमिशन घेतलं माहिती सहा हजार रुपये दिले आणि ते एक हजार रुपये पाकीे आहेत आणि ते कॉफीच होत ना ह
हा सातशे रू पहि ते वेगळे
म्हणजे मिस्टर चांगलं मी करून घेतलं माझं तेथे होनला जनम दाखला काढत नाही सांगते चलला जाऊ एक दिवशी जाऊ मजे
हम् हम्म
कोणाला घेऊन जाऊ? मी तर दुसरं- करून घेयेईल पण ते
हो ना. आपल्या तर मग मि एकटी कशाला जाणार?
ह तू पण तर करून नाही देत. तू ये म्हटलं आपण जाऊ एक दिवशी.
कधी? आता ऍडमिशन पण चालू झालेले आहेत म काय? झाला पण पैशांची प्रॉब्लेम आहे ना. ऑलरेडी ये म्हणजे अगोदरच. ते कर्ज झालेले आहे सत्तर हजार रुपये निघताय मी सगळे हिशोब लावला तर.
हम्.
हम् त्याच्यामुळेच तर प्रॉब्लेम.
मग ते माझा नाही होणार डाळीच अस वाटत. ते
बस काय?
मग एवढ्या आता तिथं. अजून म
हा आणि आणखी ते नवीन मला माहित- माहिती नव्हत ते काय म्हणतात त्या डोमा साईड बघ. ते डोमा साइडच पण मला माहितच नव्हतं. काय म्हणतात त्याला काय नाही ते माहितच नव्हत त्याला आठ दिवस- लागले होते काढायला, म्हणजे नवीन नवीन आणि आणखी मला- कास्ट सटिफिकेट पण नवीन लाेल नाही आणखी काय व्हॅलिडिटी व्हलडिटी नेमकं काय असतं ते पण नाही माहिती त मला तर
लेडी टी काढावी लागते नागावी लेडीटी सगरा टोक म्हण लागत पुढच्या शिक्षणासाठी
हो तेच तेच नाही माझ्याकडे